हॅलो!
आपलं क्लास बोलवत
व्हय.
तसली मजा मला खरंच एक-एकदा लई म्हणजे असं लई वाईट वाटते बाई आठवुण आठवुण
हम्म.
आणि आता पंधरा ऑगस्ट जवळ यातलय म्हणून तर मला अस व्हालय. आपण केवढ जात होतो कसल जात होतो मज्जा.
होय आता आता पण आपण सांगितल तर सरांना करतील त्यांनी बा
करणार असतील ह्यावेळी पण ह्यावेळी अस का कायम करता हे नसताना का कारण गीता नाही ह्या वेळी. कोण करणार आहे ऑर्गनाइज निकीता सगळ्यांना मेसेज करून एकत्र करून सगळ्यांना करायला लावत होती.
होय ते पण आहे सोड ति लवकर येत होती सोड ती पण खर साडेनऊ ला येत होती. तर आता तीजी पण शाळामध्ये असणार.
त्यामुळें तेच की आणि पंधरा ऑगस्टला शाळा असणारच की तिजी.
होय.
जरी आली तरी ती काय ऑर्गनाइज करायला नाही एक गेस्ट आपण कस गेस्ट म्हणून जाणार सेम तशीच ती गेस्ट म्हणून जाणार.
आता कोणच नाही आहे ग तिथ खर ते मी फिबर फी भरायला गेलते तेव्हा होती सोड मुलं
पण नवीन मुल कोन येत नाहीत ग आता गेल्या वर्षी किती जर जण नवीन होती तर आली नव्हती बघितल्यास का नाही तु.
होय.
बघवायला पाहिजे कोण येत नाही येतय सगळीच कि होय कोणच इथ आता अर्पिता पण पुण्यालाय रत्ना पण तिच तिच कॉलेज मध्ये ह्याच्यात त्याच्यात तिच सेकंड इयर चालू हाय.
बोलवल्यावर रत्ना येईल परशा हाय परशा काय माहित काय गेल आता दिपु मोर्या तर हा दीप मोर्या पुण्याला.
मग कस येणार कोण सांग?
होय.
तवर जर आपल कॉलेज चुकून माकून चालू झाल आपण पण आपल्यात बिझी असणार.
व्हय ते पण आहे सोड
तरी पण मला अस वाटत ते जर सर बोलवली तर जाय पण अस सगळी पाहिजेत ग मगच मज्जा येत्या.
होय अस तर नाही हायत सोड सगळी मला तर वाटते आणि या त्यांना काही सेलिब्रेट पण होणार नाहीे मला अस वाटत.
काय माहिती का मला पण तसच वाटतय.
काय माहीत आता आता त्यांना त्यांचच माहीत.
आपण सरांच्या बड्डे पण कसला भारी सरप्राइज केलतो त्यांना आठवतय का जुन्या क्लासमध्ये.
होय आणि हे पण सरप्राईज घेलतो. शिक्षक डे होता बघ तीथ हा गुरु हा गुरु पौ--पाऊस थोडा वेळ तरी गेलतो आपण.
बघ की आणि कोणच आल नाही. बा तरी आपण गेलतो आता ते काय येतो सांगून आली नव्हती कोण.
मला वाटते तू तू मी भक्ती स्टेपी परश्या. उतक्या आणि ति तिघ.
तीच
आलती ते घ
ये उटिके आणि अ तुषार ज होता ग.
परर्शा पण आता वाटत ग फोटो हाय फोटो हाय मला आटवते तुला आटवते काय. त्या बोर्ड हे जा त्यांचा फळ होत त्या त्या साईडला आपण थांबलेलं आणि स्पर्शने आपला फोटो काढलेला. त्याला फोटो ति म्हणातो आणि तो येना झालत आणि शेवटला एका फोटो सेल्फी चालता ब
काय आठव ना बाई क मला तेवत. अ एकिता एक एवढी होती एवढीच होतो.
हा मज्जा आल त घरात वापर.
बरं.
पाऊस उडा पडालता बात बात बद बात तरी आलतो आपण.
बिजत
बर.
सायकल घेऊन ते पण
तू गाडीवरलतीस मी सायकल वर नलतो बाय कारण मला तो ते घरला जात. मी एकटी गेलतो घरला त्या दिवशी रत्ना आणि अर्पिता असल वाट. तर त्या पण गाडीवर नलत्या दोघी.
ए रत्ना अर्पिता नव्हत्या आपण नुस्या एवढ्याच मुली होत्या वा.
आणि तू पण तू म्हणला म्हणलेलीस मी सायकल वर नाहीणार सायकल वर नाहीणार क्लास. आल्या सांगली की गाडी ववर न चोरला.
नाही ज नाही जईट सोडला मला बघ. मी त्या दिवशी पप्पांना सोडायला सांगालतो.
तू कवा्हाच तर दुसऱ्या दिवशी जातवाल्यास खरं त्या दिवशी मी लात होते. प्रॉपर कि वरण खाली मी चालत एकटी आलो आणि मी एकटी घरला गेलतो पावसात ना.
अगं खरं मला. तर त्या दिवशी स्टेफी फोन कराला ती ये की नाहीझे या चित्र त्यांन काढायचं आहे निकिता फोन करायल ती. आणि तू पण गेल त आधी आणि मला पप्पांना सोडायला लावलेलो पप्पा म्हणाली जाऊ नकोस क्लासला पाऊस. पडालाय पप्पाांना सोडायला लावलतो तेव्हा.
हा तू मग सोडायलाच लावलेलीस खर तू सायकलवर आली नव्हतीस मला आल्यावर सांगितलीस. तू कि गाडीवरून आलो नाही आहे आणि मी तुझ्यावर चिडलेलो मला सांगितला. सायकल वर येणार आहे आणि आल्यास गाडीवर नाही.
काय माहती वैसवड जाऊ दे.
थंड ब तुला सां
अगं मला तर एवढेच आठवते व आणि काय नाही.
तू दुसऱ्या गवा आठवालास ना का असं विजयनाच आठवत असल तेव्हा आपण तुला. झेंडा काढायला बोलावला त्यांनी सारखं सारखं फोन कराल ते.
हा तेव्हा फोन कराल ते चोड.
हा. आणि एकदा मागच्या पहिल्या पहिला वर्धापण दिनाला. मला माहित आहे आपण एन्जॉयमेंट करायला आलतो मोठी आणि अग आम्ही जाणारतो फिरायला घरातली सगळी आणि मला लवकर.
हा हा.
तव एक मज्जा घलती.
हा तेव्हा सगळी होतीच लायका वगैरे सगळी होतीच. तवा तरी आणि ते बोट तसं गेम वगैरे खेळायला माहित आहे का?
हम्म हा ते.
तव्हा तर सगळीच होती. तव अर्पीता रत्ना ना नव्हती त वाढतं.
हो तितकेयं.
काय आठवना बाई त्यांने निमितीत.
होत्या त्याच्यानंतर नंतरच्या पंधरा नंतर ऑगस्ट ला नव्हत्या मे बी वाढत तेव्हा मला उचललेलं माहिती का? तवा होत्या पण लवकर गेलत त्या त्या गेल्या आणि मला उचललेलं.
सरांच्या बर्थडे दिवशी तुला उचललेलं वाढत गं?
होय का?
व्हय तवा रात्र झालती माहित आहे काय?
रात्र झालंती?
म्हणजे संध्याकाळ झालंती.
हा वय परत आपण ती परवा एकदा ह्याची पार्टी केलतो कला क्लासमध्ये सरांनी काय - काय खायला आणलीलेली भरला भला
कधी वं?
आता आता लास्ट जी आपली क्लास मधली पार्टी झाली.
हां ते रोजा इफ्तारची.
अ हा पार्टी झाली ती.
कुठल
तेच की पार्टी.
इफ्तार पार्टीत झाली की.
होईच की मग कुठं बोलालोय.
तेच ते झाली जोन
ते एक त एक मज्जा आली ती आपण घाबरत- घाबरत टाकायला गेलतो आटत त्याचा जवळ.
व्हय. आणि स्टेअर्सहतआहेतं नाहीतं. जर म्हणाल तच नाही येत तो म्हणाल तेच आहेतत.
ब
ते तंव्हा पण खरं असं हे मज्जा येत हो ती सड.
नाहीच की आपण घरा ल ये एन्जॉय केला. क्लासमध्ये तर तुला ते लाईट गेल्यावर रील केलंत आठवत्ये काय?
हा ते पण आहे की माझ्याकडे अजून.
माझ्याकडं नाही आहे ग मला पाठव कि ते डिलीट गेलेय माझ्याकंडं ते.
हम्म चालते पाठवतो ग आणि माझ्याकडं
ह
सगळं ते पंधरा ऑगस्ट तुषान डान्स केलेलं लायकाात सगळ्या आताे थोडे थोडे क्लिप्स आहेत माझ्याकडं.
हो आणि आपण कसलं गं क्लासमध्ये कोण असायच तू मी आणि भक्ती तिघीच बसलेलं अस आठवतय का्य तुला?
व्हय.
अजून अंजलीने क्लास लावली नव्हती तेव्हा कोणा पायाचा आवाज आलंय.. बघ हे झालं बघ कोण आलेय बघ अस तस.
तेच खरं तिथं वाटच होतं बा तसं.
भीती वाटतच होती की हो खरंच की.
खरपोर नसाईचं सोड.
हम्म.
खरं वाटायचं तिथं असं.
वय मज्जा येत हो त घर आपण तिथं लई - मेमोरीज कॉलेज ज मला वाटतं तिथंच मेमोरीज आहेत आपल्या क्लासमधन फिरायला तर तिकडे पाणीपुरी खायला जा ते गोळा खायला जा हे दुकान असेल ते प असलं तसल. तर गणपती बघायला पण आपण गेलतो.
वय आणि ते कसले पण कॅन्ट्रीबुशन राहिलं मे बी सरांच्या बड्डेचं आणि आपण सगळी मिळून खायला गेल तिथे आठवते काय? भेळ खायला गेल तो बघ.
हा भेळ खायला गेलतो सरांबरोबर चालत.
हा आणि दिवाळीमध्येच की आणि मध्येच थांबून तुम्ही कलेच्या स्टेपिक लेक्चर्स घ्यायल ती बघ.
हा हा होय होय.
हा तेव्हा पण मज्जा गेलो मी नाही.
होय तो पण क्लिप तुटलेला घेऊन आलती दुसऱ्यात परत जात ना बदलून गेली. आपल्या आठवत आहे का आपल्या दोघींच्या सायकल वरर लावलेल्या ह ह.
व्ह्य ते गणपतीचे टायमालाच की
हा तेच कि गेलतो. आणि वेळ झालता आणि तुला पण ते तुषारन सोडलं आणि मला तिथं आत्या येण्या फेस्टिवल मध्ये मला तिथं जायचं होतं.
हा व्हय तू तेव्हा तिकडनं गेलीस.
लागल, हो.
च तेव्हा मी असलं गाव खाल्लेलो बाळ.
का वेळ झालता म्हणून ना?
वेळ नाही तुषार च्या गाडी वरून घेलते तेव्हा.
बघितलेलं व्हाय.
मम्मी बघितली ली की बाळ. तेव्हा मी अस. अ तेव्हा कसं मी पहिल्यांदाचसं बसलेलो व आणि ते्हा काय आपण खुळ्यागत आणि मुंबईमध्ये असं बसायचं नाही. म्हणजे कोणीतर बघितलं तर काय म्हणतील? कसं वाढतं ते कनाय.
होय विचारत .
म्हणून मी काय बसलो नाही त्यानंतर मी काल बोलल्यानंतर मी कोणाच्याच गाडीवर बसलो नाही.
मी पण मी पण सेमच की मला काय नव्हतं. क सोड तरी पण कस तर ते नंतर नंतर कळाल्याव.
इ तेच की असं.
कसली मजा.
आता या टायमाला काय होते. काय माहित कोण बड्डे करते कोण आता पंधरा ऑगस्ट सेलिब्रेट करते.
होय बघ की आता सरांना पण तवा आपली केवढी आठवण येईल क नाही बघ की. बड्डेच्या वेळी परत पंधरा ऑगस्टच्या वेळी.
येणार सोड शंभर टक्के येणार. खरं जर पारश्या तेन इथं असतील तर करणार सोड. अ तुष्यातेनी करतील तुषातेनी करतील सोड.
तील की पण ते कस एकदम नॉर्मल बड्डे ग तेवढंच केक आणलं हे झालं आपण कसं डेकोरेशन करत हू तो मोठ अस सरप्राईज टाइप करत होतो की त्यां
हा आणि गिफ्ट पण दिलतोया, घड्याळ.
व्हय घड्याळ दिलतो आणि सर म्हणलेलीत की फोटो फ्रेम
चालत नाही.
द्यायची म्हणजे सर म्हणलेलत की नाही चालत नाही पण क्लासमध्ये आपण प्रत्येक वर्षी तर ब्याच फोटो फ्रेम लावायच असत तसं म्हंडळी आटवत काय म्हणजे ह्या ह्या पंधरा ऑगस्टला फ्रेम लावायचे असं म्हणालेतेत सर. मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी एकत्र फोटो काढलेला ब तो त्या फोटोची.
आता हाय सोड लावायचा म्हणालतीत.
हम. बघू जर बोलावली बोलावली, होय.
तेच.
बोलवले तर जायाच बघायच जर आपण फ्री असल तर.
हम चालते घे ए कुठल्या महिन्यात त्यांचा बड्डे येतोय ग?
बड्डेला नव्हे आहे ग बड्डेला कसं बोलवतील हे्ला ग बहुतेक ऑक्टोंबर मध्ये ऑक्टोंबर मध्ये असतोय काय?
व्हय वाडत बाई आठवना मला पण.
हम् हम् काय आठवना मला पण बघायला पाहिजे.
हम्म. काय न्हवच. किती मिनिटं झालीत?
झाल्यात अकरा.
मी कॉल लावतो काय या नंतर एक.
हा हा चालते लाव.
म्हणजे एक तर लाव एक तर होईल आज दिवसभर कोणालाच कॉल लावलो नाहीये.
माझं पण मगाशी म्हटलं न्हव कसं कटकट झालत.
असंच अस कंटाळ आले बाई मी दिवसभर असं नऊ राहिल्यात फक त तरी होईना झाल्यात माझ्या हातनं बाळ.
होय.
का आस का वायला काय माहित बाई नको वाटालय.
आता कट होईल बघ कट झाल्यावर कर तू.
हम्म.